हॅलो
हा आता लागला बघा, आता येतोय हो. तुम्हाला येतोय ना माझा आवाज? हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाहीये?
हा येतो येतोय बोला की ताई.
हा मध्येच कट होतो ना आवाज ब्रेक होऊन जातोय हे कळतच नाहीये.
हा रेंज प्रॉब्लेम असल्यावर अस होतं. चालतंय चालतंय बोला ना, कोणत्या विषयावर बोलताय.
काय नाही बोलत बालपणीच्या आठवणींवर. बालपणीच्या आठवणींवर बोलूयात.
ओके ओके ठीक आहे, लहानपणीच्या आठवणी बोला ना बघेलं तुमचं बाल कस गेलं?
माझं आहे ना मा बालपण म्हणजे मी आईकडे नव्हतीच मी माझ्या मावशीकडे हो ते शाळेत.
अच्छा होय का.
हा हो माझ्या माऊशी कडे म्हणजे आम्ही अ माझी आई वडील आहे ना खेड्यातून करतात बीलॉंग करतात. त्याच्यामुळं मग शाळेसाठी म्हणून माझ्या मम्मीने आम्हाला इकडे ठेवलेलं मावशीकडे.
हम्म, तिथ चांगली सोय वगैरे असेल शाळेची.
तिकडे सोय होती काका जॉबला होते, म्हणून मग होत आणि जरा आई वडिलांची परिस्थिती ती पण थोडीशी जरा नाजूक होती. त्यामुळं त्यांना आणि मेन म्हणजे माझी आई खूप अशी हे होते म्हणजे त्या काळात जुनी दहावी झालेली असल्यामुळं तिला थोडस शिक्षणाबद्दल खूप अशी हे होती की? ते आपल्याला नाही मिळालं तर आपल्या मुलांना शण वगैरे मिळालंच पाहिजे हच्यासाठी तिचा खूप आग्रह होता. आमच्या गावात म्हणजे ती पहिली सुण होती की जी लग्न करून शिकलेली आलेली होती गावामध्ये. पण मग हा तिच्या. हा तिच्या हट्टा हट्ट म्हणू किंवा तिची इच्छा होती की मला नाही मला नाही शिकता आलं पुढे परिस्थितीमुळे पण माझी मुलं शिकली पाहिजे. म्हणून मग तिने आम्हाला शिकवण्यासाठी तिकडे ठेवलं. पण छान गेलं एकंदरीत तिकडे पण छान गेलं पण मग आज असं की म्हणजे माझ्या आईकडे म्हणजे गावामध्ये माझी मी पण ग्रॅज्युएट झालेली आहे माझ डीएड वगैरे झालेलं आहे. माझा भाऊ पण गव्हर्मेंट ऑफिसला जॉबला आहे. आणि बहीण ती आमच्या गावातून पहिली पीएच डी होल्डर म्हणून ती हे झालेली डॉक्टरेट झालेली आहे.
एकंदरीत काय तुम्ही तुमच्या आईचं स्वप्न साखर केलं.
साकार केलं हो.
हो तेप असं आहे ना कष्ट घेतल्याशिवाय कोणतलंच फळ भेटत नाही तुम्ही अतिशय कष्ट घेतलाशिला मेहनत केली अशिला त्यामुळेच तुम्हाला फळ भेटलं त्याच.
हो हो त्याच्यामुळं ते अ तिथेच होत, मग मावशीकडे अशीच म्हणजे सगळीच मुलं शिकायला आलेली. मावशीच्या जावेची होती, माझ्या अ मामांची मुलं होती, दुसऱ्या मावशीची होती. खूप आम्ही नऊ -दहा जण एकत्र होतो. तर असं, खूप छान, खूप छान खूप छान असं कायम घर भरलेलं आणि भरलेल्याच कुटुंबातून राहायला मिळालं.
तुम्हाला आता एवढी जण बहीण -भावंड होती, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या मित्रांची -मैत्रिंणीची गरजच पडली नसेल.
गरज नाही पडली, पण ते कसं होतं तिथे पण कॉलनीत राहायचे ना, तर कॉलनीतली घरं सगळी शेजारी शेजारी होते तर, सगळी मुलं एकत्र असायची, म्हणजे असं आता जे आपण आपल्या मुलांवर प्रेशर देतोय किंवा आपल्याला वाटतंय आपल्या मुला लांनी अभ्यास करावा, तर ह्या गोष्टी नव्हत्या त्यावेेळेला. आपण कितीतरी खेळायचो, म्हणजे बिनधास्त होतो असं टेन्शन नव्हतं. अभ्यासापुरता अभ्यास करायच तरीही मार्क छान घ्यायचो. पण म्हणजे हल्ली ते दिसत नाहीये जेव्हा आपल्यालांवरच आता आपण बघतोय तर त्यांना ना तेवढा खेळायला वेळेल, ना तेवढे आपल्यासारखं म्हणजे इतकं बॉन्डिंग नाही होते आता तेवढं
आजकाल